हॅलो.
हा हॅलो. आवाज येतोय का माझा?
येतोय येतोय. झाली का शाळेची तयारी?
झाली झाली.
काय काय केलं? आज दिवसभर काय केलं? उद्योग.
काय नाई, आता इस इस्त्री केली आता कपड्यांना शाळेचे कपडे असत्यात. युनिफॉर्म असतो, सोमवारी मंगळवारी स्कूलचा युनिफॉर्म असतो. सोमवारी ब्लेजर घालायचं असतं विथ युनिफॉर्म. नी मंगळवारी नुसतं युनिफॉर्म ब्लेजर नाही.
होय काय?
आणि बुधवारी स्पोर्टचा ड्रेस असतोय, परत गुरुवारी विथ ब्लेजर शुक्रवारी विदाउट ब्लेजर आणि परत शनिवारी स्पोर्टसचा ड्रेस.
हो. कितीत की क्य शाळेचं टायमिंग काय?
शाळेची वेळ असते, सकाळी नऊ ते चार. आणि हा सोमवार, मंगळवार काळे बूट घालायचे. बुधवारी पांढरा बूट, नाही सकाळच शाळा नाही. सोमवार ते शनिवार नऊ ते चार एकच वेळ.
आणि स्पोर्ट्स कशेत शाळेचं शाळेत?
म्हणजे
चांगले शिकवतात का स्पोर्ट्स?.
देशा अकाॅडमित अकाॅडमि.
हा असंय का? आणि सी बी एस ई पॅटर्न?
हा सी बी एस ई पॅटर्न आहेस, ॲकॅडमी टू ॲकॅ अकॅडमि एक आहे. त्याच्यावर जास्त त्यांचं लक्ष असतं. स्पोर्टस झाली आता किती झाली? नवी. दहावी दहा, अकरा, बारा वर्ष झाले असतील शाळा चालू - -
होय का. मग अकरावी, बारावी आहे का? सीबीएसई तिथं.
अकरा, बारावीच नाही काईच. अकरा, बारावी नाही. नाही. हम्म.
कुठलं महाराष्ट्रीयन आहे का?
महाराष्ट्रीयन पण आहे. नॉन महाराष्ट्रीयन पण आहे.
बर. आणि कसं वाटत? तो रिपोर्ट शाळेचा. होय.
शाळा सगळ्याच चांगल्या असतात. रिपोर्ट आपल्यावर अवलंबून असतो.
अभ्यास करतात काय? क्लास बाहेरचे क्लास लावाय लागतात का मुलाला. का शाळेत शिकवलेलं. शाळेत शिकवलेलं कळत असल.
शिको अगर न शिको आपल्यावर अवलंबून हाय आपण किती शिकायचं असतं ते. क्लास शाळेत चांगलं शिकवलं तरी माणसं क्लास लावतात. नाही चांगलं शिकवलं तरी क्लास लावतात. पोरगं काय अभ्यास करत नाही.
होय हां. मग आता आषाढी एकादशीला जाणार आहे का वारीला?
कोण?
तुम्ही.
आमी नाही.
अं सोहळ्याच्या आडव?
घरातल्यानी नेलं तर जायाच.
असं आहे का. मग पण त्या लग्नाला येणार आहे का? रविवारी.
मी लग्नाला जाणार ना रविवारी.
कुणाचं लग्न आहे?
माझ्या बहिणीच्या मुलीचं.
होय का? म बहिणीच्या मुलीच हो आम्ही सोहळ्याला जाणार हाय इंदापूरला रविवारी. हूं. मित्र मित्र सगळे. सतरा शे टर गाडी केलेली आहे.
बरं.
आणि जायचं नियोजन केलेलं आहे. आणि नेक्स्ट रविवारी ज्योतिबाला.
आमाला जायाच होत सो पैला मित्र मित्रांच्या पेक्षा घरच्यांना पण घेऊन
चालेल चालेल, जाऊया जाऊया, मग एकोणीस तारखेला जाऊया मग.
आवो लग्न नाही का आमच्यात.
अ लग्न हेका? लग्नासन, लग्न किती वासता हाय?
दीड.
दीड काय मग शनिवारी जाऊन येतंय की
आमच कॉलेज असत
हा काय शिकवतेस कॉलेज म
मी शिकवते माझा अर्थशास्त्र सहकार
हा. छानए चांगला हाय कि विषय मग. आणि अ शिवाजी युनिव्हर्सिटी आहे का?
आवो शिवाजी युनिवर्ससिटी कशी असेल?
बरोबर.
टिविजन कोड आहे. डिव्हजनल कोल्ड आहे हो ते हो.
आता कोणतं पुस्तक ठक्कर कुंभोजकरांचं पुस्तक
पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तकं आम्हाला असतात. आम्ही तेच शिकवतो बालभारतीकडून येतात ती.
बालभारतीकडून का? इकॉनॉमिक्सचा मुलांचा हे कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे?
चांगला शंभर टक्के निकाल असतो दोन्ही विषयांचा मार्ग दोन्ही विषयांचा चांगला, चांगला निकाल असतो सहकार आणि इकॉनॉमिक्स दोन्हीचा.
बर बर आणि पेपर रिलेटेड शिकवत का?
पेपर रिलेटेड म्हणजे?
चालू घडामोडी.
मग रोजच असत ते मग हम्म. हम्म.
आणि आज फुटबॉलची मॅच आहे.
हा बघा की रात्रीच कोण जागणार. हा बघा बघा. चालतं.
साडेबारा ला सुरू होईल मॅच उठवतो तुम्हाला कॉल करतो उठा मग मॅच बघा. छान म्याच आहे.
अहो आमच्यात इकॉनॉमिक्सल शिकवत असताना डिमांड ॲनॅलिसिस प्लॅन अनाॅलिसिस, मागणी विश्लेषण, पुरवठा विश्लेषण असतो. ते सगळं आपल्याशी रिलेटेड असतं आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय करतो मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये हेच सगळं आहे त्याच्यामध्ये दुसरं काय. शब्द फक्त शुद्ध असतात आणि आपण बोलीभाषेमध्ये बोलतो फरक एवढाच आहे. तिथं व्यावहारिक भाषा वापरायची नसते. तिथ टेक्निकल जे काय असेल ते वापरावं लागतं त्यामुळे माणसांना अवघड वाटतं. अवघड काही नसतं.
बरोबर दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे.
हा तसच आहे ना.
फक्त सायंटिफिक भाषेत मांडलय.
हा
रोज आपण त्याच्यात जगत असतो पुस्तक िक भाषेत असल्यामुळे ते जड वाटत
कसं असतो माहितीय का माणसाला माणसाला ातूर मातूर बोलायला लागल्यानंतर चांगलं वाटतं
हा
चांगलं चांग माणसाला झोप येते तस येत मेंदू जड होतो त्याचा हम
वाचन करताना वगैरे झोप य ती मुलांना
हा चांगलं वाचायला आले मेंदू थोकतो हा सिनेमा बघताना गाणी बघताना पळताना, रील रील बघताना फल म्हणजे अशा वेगळ्या
हा रील पण एक सवय लागली आहे मुलांना आता.
होय. लहानांच कशाला, सगळ्यांनाच लागले, मोठ्यांना, मुलांना, हो.
होय आजकाय ते रवाच कोणता लेक आहे पेपरला बघित
पेपर वाचला पेपर वाचला पेपर वाचलाय मी वाचलाय वाचलाय पेपर मी हो मी न्यूज आठवायला लागल्या असं बोलत बोलत
होय का हा चालतंय आता ह्यावेेळीस ज्योतिबाला ना तिकडच्या तिकडच्या ज्योतिबाला जायचंय गिरजोडचा नाही हा तिकडच्या जोतीबाला पण जायचं हो आता जाऊन आलं पाहिजे
हां
जाय जाणार आहे मी पण तसच येतं ना मग अंबाबाईचं दर्शन घेऊन यायचं लवकर जायचं सकाळी
हा
सहाला निघूया सहाला माझा भाचा आहे तो पण कदाचित आला तर तो म्हटला मी पण येतो मग आला तर आपण जाऊ म्हण चल य
हम्म इंदापूरला तुकाराम महाराजांचा आहे ती जी येणार आहे ती
पुणे जिल्ह्यात येतय ना
होय
हा
आमच्या आई मॅडम आहे त्या त्यानी उद्याची आणि परवाची रजा काढल्या त्यांच ते पाहुणे आहेत त्या कारखान्यात इंदापूरच्या ते सगळ्या ऑर्गनाइज करतात तिथं ते कारखानावाले ऑर्गनाइज करतात तिथ म्हणजे व्य व्यवस्थापन करतात मॅनेजमेंट करतात हा मग त्या त्यामुळ तिथ ते जाणार आहेत तिथं दोन दिवस हम्म इंदापूरला
बर बर बर जाणार आहेत मित्र पण त्यांच चालू आहे की तिथं जाणार आहेत त्यांनी काही तर सतरा सीटर गाडी केली आहे ते सगळे मिळून विचारयला लागलेती एकाला येताय का हा मग चाल चालू आहे मी सांगितलय जरा लग्नाला जायचंय मला भाड्याचं काही नाही सांगितलं तसं अजून ते काय तर कॉन्ट्ररीब्युशन काढतील पर हेड काय तर चारशे पाचशे रुपये काय तर काढतील
हम्म
जाऊन येणार आहेत की मी सांगितलय एक आमच्यात एक लग्न आहे मला घेऊन गेले तर मी जाणार आहे लग्नाला
हम्म
असं सांगितलं पाऊस असला तर नाही तर मग रविवारी कसं सुट्टी निवांत राहायचं जरा घरातली कामं करायची इस्त्रीचे कपडे मग जरा आता जुलै महिना आहे झाड लावायची आहेत जरा आता झाड अणणार आहे गुलाबाची, जास्वंदची जास्वंत लावलेत मी तशी आता मग मी हे आणणार आहे मोगरा आणलाय अ सोनचाफा एक आणायचं आहे मला सोनचाफा आणि अ म्हणजे फुलांची झाडं आणायचे आहेत
हा हा
कुबेर झाडे काढणार आहे मी
कसलं कुबेर
हा कुबेर ज जडी प्लांट ते प्लांट पण आणणार आहे ते खूप चांगला आहे ते पण
ब
एकदम छान येतात आमच्या टेरेस वरती मी लावली होती झाडं जरा काय झालं मिलीबग म्हणून जो केडा असते ना मिलीबग तिकीड आली आणि
पण पण कीर पडली तरी घणांना पाणी पण घालावं लागत ना वाळवलं का मर झाड बघ लागू दे ना तर
पिक फुलातला रस ओढती त्याच्यामध्ये ती गोड असते त्याच्या मध घेत असते फुलातला पानातला मग त्यावेळी तिच्या पाठीमागं मुंग्या असतात मी ती माहिती जरा काढली ते मुंगे असतात त्या मिलीबगच्या पाठीमाग म्हणून मिलीमग लागले की ते झाडाला मुंग्या पण लागतात आणि ते झाड वाढलेला फांदीला ते पो करतात असा आहे मग आम्ही अठ्ठावीस गुलाब होते्या आमच्याकडं
झाड वटून जातं हो ते
हा आम्ही गुलाब इतके छान लावले होते किथे गुलाब एकदम छान मस्तच हेवा्हायच मग ते काय केलं आता परतता नवीड लावणार आहे छान छान आणि त्याला उपाय सांगित कुंडीच्या खाणी एक प्लेट ठेवायची त्याच्यात पाणी ठेवायच घ्या लागत नाही हा तसं सांगितलं तसं करा अजिबात मुग्या ला नाही फुलं छान येतील हा आणि मी जरा अ ऑनलाईन पण जरा एक झाड मागवलेलं फुलाचं त्याला पण छान फुलं येतात कंद आहेत ते कंद निशगंधाचे आणलेले
बरं
जास्त कंद आलेत आ त्याला
हा होय
हा एका कंदातून असे भरपूर कंद झालेत आणि एकदम छान फुल येतात त्याला
होय होय सांग
ण लावलाय मोगरा आवडतो आता सोनचाफा आनणारय सोनचापा आनंत कानायचा आनंत आनंत आम्ही आणलो तर पण एक दस फुल लागलं
हा त्याला पण कीड लागली वाळून कळ्या गळून पडतात त्याच्या
हा आता हवढळी जरा त्याचं सायंटिफिक पद्धतीने सगळं नियोजन करून लावणार आहे झाड ते मी आनंत ते पण छान फुल असत
बर बर बर
उहु चालतय झोपा आता करतो मी उद्या हा, मॅच बघा मॅच फुटबॉलची
बघू, जाग आली तर बघू
कारण चार वर्षानंतर अशी मॅच आय परत आणि दिग्गज टीम आयत आत्ता
ओके चालेल ठठीक शुभ रात्री
शुभरात्री ठेवा